हा ताई बोला की.
काय करालाय?
काय बसली बघा. ते नवे मेडिकलच आता म्हणताय की नाही तुम्ही मग ते दवा तर आता कधी चालू असतोय त्याच वेळी उघडायच अन त्याच वेळी बंद करायच त्यांच्याच ह्याला.
आपण नाही जास्त वेळेस चालू ठेवलं तर चालतय सोडा तसं काय नाही.
हा हा.
तर सरांनी मला सांगतानाच टायमिंग तेवढं सांगितलेलं नाही अ
आठपर्यंतचं काय?
हा. आठ पर्यंत तेवढं मग कशला एक्स्ट्रा थांबायचं
होयच की. म ते मेडिकल औषध वगैरे काय त्यांच्या हेन कंपनीचं ते त्यांनी सांगतील ते आणाय लागते काय?
तस काही नाही. डॉक्टर लिहून देतात तेच ठेवायला लागते खरं.
होय.
हा. ते कस हे वर डेंटिस्ट आहेत नी.
हा हा.
मग त्यांनी लिहून देतात तेच ठेवायला लागणार दुसरं ठेवलं तर मग कसं घेणार अस होते नी आणि मेडिकलच हे डॉक्टरांचं आहे. मी इथे जॉबला आहे त्यामुळ त्यांच्याकडच आहे नी सगळं.
हा हा हा.
म त्यांनी मला सांगतील तेच ठेव. हो डेंटिस्ट आहेत. मग त्या म पेशंट पण काय जास्त हे होत नाहीत नी. ठराविक तेवढ्याच असत. म झालं की
म डेंटिस्ट ना काय जास्त यांच्यात एक संध्याकाळच एक दोन तीन येत असतील फक्त तीन चार असं
ह दिवसात नाही सात आठ सात आठ तेवढेच होत्यात. मग कस हे प्रिस्क्रिप्शनचे पेशंट संपले का नी मग काउंटरवररची किरकोळ पेशन काय, कोण पिक्ताची गोळी कोण ती गोळी त्याची गोळी एवढेच होते जास्त काय होत नाही. पाच दहा रुपये पाच दहा रुपये तेवढंच होणार. जास्त मोठे पेशंट आणि रेग्युलरला प काय महिन्याची घेऊन जातात ती काय कॉल केल्याशिवाय विचारल्याशिवाय येतच नाही का
हा हा
त्यामुळ चालते.
आता माझ्या बहिणीच्याच मुलग्याच परवा आलेली इकडं तर रात्रभर तो झोप हुस दिला नी एवढी दाड दुखालती त्याची एवढा जर रडालता.
हा हा
रात्रभर झोपला नाही बिचारा झोप पण दिल नाही. एवढं दुखालत मग ते
पाणी तणी ते पूर्ण असं कानातनं डोक्यातन कळा येतात की नाही त्यामुळे काय सुचतच नाही काय करायचं
सुचत नाही काय करायचं आणि त्याचं कसं लईच त्याला हे झालं ते म्हणजे तरी या्याच्या आधी पण दुखत होती मग तिथंच आमच्या इथं दाखवून आला औषध पण घेऊन आलीत काय त्यावे का एवढं तर झालंय मग लगेच कमी आलं आणि जे रात्री गोड जरा खाल्ला का नाही इकड आलाय म्हणून मम्मीने आमच्या बोड वगैरे त्याला दिली लाडू काय काय काय काय ते खाल्ला जे दुखय लागलं रात्रभर झोपतोय का शाला आणि बहीण तेवढा पहाटे पाच ला जाऊन दवाखान्या त्याच्याक जीवन औषध सगळी हे करून आली ते
काय करणार पर्यायच नसतो आणि दुकाालावर काय कळतच नाही
आणि दुखाला अजिबात त्याला लक्ष लाग ना कुठं रडायला लागला तेवढंच
आपल्याला ते आपल्या हे मोठ्यांना कसं होतंय लहान मुलांना तर काय समजणार आहे
आणि कानातने सगळ्या त्याच्या काळा घातला त्याला काय सुधर ना रडाय लागलं लई मे लहान म्हटलं का दुसरी ला ऐक येव नाही रडाय लागला मग ते रूट केलाचं सांगितलंय बघा त्याला पण आता करायला
दल रोट कॅनल करायला सांगितलेत
होय पूर्ण दाड त्याच्या आतनं सगळं हे झाल्यासारखं झालंय ते
ते दाताांची तक्रार एक सगळ्यांची लई चालू झाल्या
होय होय लई प्रमाण वाढलेय ते दातांचं
घात किडा लागल्या रूट कॅनल करा हे करा सिमेंट करून घ्या ते करा
औसीमेंट भरलं तरी ते निघतंयच ते थोड्या दिवसाांनी कुठं राहतय ते तरी राहत नाही ते
थोड दिवस गेलं की ते निघतय
आम्ही तररी किती म मी तर माझ्या दडडांचं क नाही जय खराब झाल्या जरा जाणवायला लागलं तरी जाऊन रूट कॅनल वगैरे सगळं करून आलो काय पण राहिलं नाही ते व्यवस्थित दुसऱ्या दाडला आणि कीड लागून ते खराबच झालं ते पण पैसे तर ढीकभर घेत तो आता
आणि पैसे का असवच असते ते सगळं वीस वीस तीस तीस हजारचे पुढं
होय अजिबात असं कमी किमतीचं काय नाही एवढं करून घेतलं एवढं पैसे घातलं म्हटलं ते राहिले कुठं म्हटलं चांगलं खराबच झालं परत
डातांसाठी एवढं पैसे घालायचं वीस वीस हजार आणि तेतीस हजार तिथे तर आता डॉक्टर सांगतात एक एकदा एक एक ट्रीटमेंट तर असं आहेत रूट कॅनल मला किंवा ते बाकीच आणि काय काय ट्रीटमे म ट असतात त्यांच्या असं ला लाख लाखांना खर्च येतोय बघा ते एवढं करायला
होयच की बघा की आणि हा ह ात पण आता मुलगीची माझ्या एवढी व्यवस्थित म्हणजे तिची पहिला जी दाता लहिलीत की एवढी पांढरी शुभ्र आणि एवढी जर छान होती लय मस्त दात हो आणि आता जी पडून दुसरी आल्यात की नाही ते अजिबात क एकदम ठिसूळ ठिसू म्हणजे असं पांढं पांढरंडाग पडल्या लागत किंवा, कसं आहे काय जात आलंत बघा तिला,
त्यांच म्हणजे हा प्रॉब्लेम आलाय की दात कटवा लागल्यात मधनं आपोआपच, एवढी आता म्हणजे हे ठिसरू झाल्या तात
होय होय आता ते मुलगीच आणि बरोबर समोरचच दाता ती जाईल का नाही. ती म्हणते हा एकच दात् माझा असा दिसतोय आता डॉक्टरांच्याकडे जायचं म्हंटलं तर ते पूर्ण दाताचं ते ट्रीटमेंटच त्यांनी करणार नाही ते
सगळ्याच सगळ्या झाला बप करत त्यांनी
होय आता ते एवढी जर जात तिला म्हणजे असं कमकवत झाल्यासारखं झालं की नाही पूर्ण अस पिवळसर पण दिसतय आणि बाकी शीितात म्हणजे एकदम तिची लहानपणीची जी जाते एकदम पांढरी शुभ्र आणि एक लाईन ना आलेली आताई वाकडे तिकडे दातच तिची लवकर लहानपणीची पडली नाहीत त्यामुळे, त येणारी जी जातयत काी नाही ती सगळी पाकडन तिकडे, तिचा दुसरा दातपुट, होय दुसरा दात फुटल्यानंतर मग तो पहिला दात तिचा धुकाय लागायचा, सगळी दाता अशीच आहे तिची,
ते तारातन बसवत ते मला आत्ताच बसून या्या लहान असते तोपर्यंत,
होयच की पुढं नाहीयेत थोडं तिचीे दात काय, दात पुढं नाहीत आणि आपण साईडचा इकड जो दात असतोय की नाही ग गालाच्या जरा साईडला, तो दत बरोबर अस वाकडा आलाय की नाही मग ते, तिला आवडतय त्या सुध म्हणत्या मला दात तसा आवडतोय.
आवडतोय.
वाकडा दात आलेला आवडणारी,
हो पहिलीच मुलगी आहे म्हणजे ते कस हसता ना तने एक साईड ला छान दिसते होते.
ह ते कस वर, वर असला आणि एवढा काही जास्त दिसत नसला तर ते तेवढंच छान वाटते सोडा. पण लई जसो आकडे तिकडी एकदमच समोर आलेली राहत असते तर मग ते काही चांगलं वाटत नाही हो.
होय मग ती तेच म्हणत मला सगळेजण म्हणतात तुझ्या दातला छान आहे तो. मासू दे बाई मला काही तारतेन बस ति ल घाबरत या दवाखान्याला, ते भूल वगैरे म्हणजे ते ऍडमिट केले जाते ते बघितलं का नाही सगळं,
हा.
दवाखान्याच एवढं काही सांगू नकोस बाई म्हणत्या मला,
आणि आपण त म्हणलंल इंजेक्शन देतात. ते जरा हे वाटतंयच हो आणि ते तारातून बस, वल्यावर पण कस खाणं पिण जरा हे करायला लागत त्यामु त्रासच क होते.
होय आणि तिला पहिलं पण कसं झालंय. ती पहिल्या वेलाही त्रास झाला म्हणजे ऍडमिट केल्यानंतर इंजेक्शन त्यां सलायनीतन सोडत होते ना तिला, एवढी जर रडायची. नाही मम्मा ह ना मला एवढं बाहेर काढ बनायचे दवाखाना दहा दिवस इंजेक्शन रोज, सो इंजेक्शनसला आहे. ते नको झालत तिला वैतागून गेलेलं ते त्यामुळे आता, आठ दहा दिवस अकराव्या दिवशी निश्चतीललता तिला,
हम्म
मग दहा दिवस ते सलाईन आऊट गेली की परत दुसरीकडे टोचा, ते शिर सापडणार नाही त्यातत बारीक झालेली जास्त,
शरीर वीक झालेलं असतंय त्यामुळे शिरा लवकर सापडत नाहीत.
आपडत नाहीत हल झालेलं तिजं, ते ती घाबरतेस ते दवाखाना म्हटलं कि, दवाखाना म्हटलं की पहिला घरातच रडाई चालू करते ती आता गे ते ऍडमिट कराय सांगतात काय दुसरं काय नाही तिला तीच भीती बसल्या. कि ऍडमिट. खरं कराय सांगतात काय सांगतात खरं सांग की जाऊपर्यंत चालू असते.
हा एकदा भीती मनात बसली की‌,
होय आणि त्यात ती पप्पांची जरा जास्तच लाडकी आहे त्यामुळे, तिच्या्यावर तिच्या पप्पांचा दंगा असते बाई हिथच काय होते काय बक्की कशला दवाखान्याला, इथल्या डॉक्टरांना दाखवया,
का वेळेवर ट्रीटमेंट घेतलेली पण चांगली असत ना खरं,
होय.
आपण उगाच असू दे असूद म्हणून बसल नंतर पुढं जाऊ.
नंतर लोड झालं कि माहिती आणि ते तिलाच त्रास होतोय.
होय तेच तर त्रास तिलाच होणार तिलाच सहन करायला लागते ना. त्यामुळ हा बाबा किरकोळ असला तररी इथलंयथ एक वेळस चालत.
होय.
आता शायला गेले असतील पोरी.
आता दोघी. पण गेलात शाळेला दहा वाजता आज जरा लेट न गेल्या पाऊस जोरात चालू होता. मग पावसात एक कपडे सगळी घाण होत्या चिकळ्या उडत्या ते नको वाटते म्हणतात. मग कमी आलं जा म्हणून सांगितलं गेल्या साडे दहा ला.
पावसाात हालच होत बा शाळेला जायचं यायचं. ते कितकित झालेलं असते सगळंना नको वाटते घराच्या बाहेर पडायला नको वाटते.
आणि पाऊस इतर वेळ उघडतोय. पण हमकाच ती पोरस शाळेला जायची आणि यायच्या टायमिंगला कुठला एवढा पडतोय काय कळत नाही.
काय बरोबर कसच होतंय ते इतर वेळेला उघडलेलं असतंय बरोबर जायचं. ते या्याच्या वेळेला चालू होते.
शाळेला जायच्या टायमिंगला एवढा जर पाऊस पडत असतोय की नाही ते. त्यांना आनाय जायचं पण अवघड जाणार आहे पण हाल सगळं. आणि अंतर पण जवळ आहे एक दीड किलोमीटर होईल एवढा मुलगीचं अंतर आहे ते आणाय जायला. मग तिला काही सायकल घेऊन जाते ती त्यामुळे येताना येते सायकल ना. मग भिजत आली की आणि दुसऱ्या दिवशी कपडे दुस ्री मग ते आणि चालत नाही तिथं असं आहे सगळं शाळेत.
कुठल्याश शाळेत आहे कुठल्या शाळेत आहे.
इथंच आहे जवळ हायस्कूलमध्ये आता ती.
हा हा.
हा. ती लहानचं काय नसतय, ते एकाद वेळ ड्रेस ॲडजस्ट करतात, पण तिथं हायस्कूलला अजिबात करत नाहीत. दोन दोन ड्रेस घेऊन पण कपडे वाळत नाही ओ पावसाळ्यात.
पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत लवकर.
होय, आणि ते ओली कपडे घालून गेले कि ते आणि काहीत वेगळंच होऊन बसतय, ऍलर्जीच कसली तर.
होय. मग रोज आणायला सोडायला लागतय.
आ
रोज आणायला सो
नाही नाही ती, जा येत्या तीच ती, दोघी पण येतात रस्त्याच्या पलीकडेच एक हाय लहान मुलीची, त्यामुळे तिजं ती येत्या, आणि ती मोठी काही सायकल न जात्या त्यामुळे येत्या तिजं ती.
हा.
हा, चालतय घ्या ताई, कॉल कट करायला लागणार.
हा हा.